स्वराज टूर्स अँड ट्रव्हल्स ना.
ह हो सर बोला.
हा आपल्या जरा माहिती हवी होती.
अ कशा बद्दल सर.
अ आम्हाला कॉलेज ट्रिप साठी दोन ट्रॅव्हल्स आणि एक गाडी लागणार होती. म्हणताना फोन लावलेला तुम्हाला. म मला बाहेर नंबर मिळाला त्यासाठी कॉल लावला.
सर गाडी कसली सर.
गाडी आपल्याला कुठलीही चालेल. टेन सीटर पाहिजे आपल्याला. ह इनोवा वगैरे म्हणा. किंवा
स्टुडंट्स किती आहेत? त्याच्यावर आम्ही तुम्हाला आमचे अ सांगू, म्हणजे कुठची गाडी तुमच्यासाठी सुटेबल आहे.
टोटल शिक्षक वगैरे धरून, पस्तीस मुलं झालेत. हां आणि आमचा स्टाफ हाय, सिनियर स्टाफ, त्यासाठी स्पेशल कुठली गाडी फिरणार ह्यासाठी?
मग असं तुम्हाला, अ श फक्त मुलांसाठी पाहिजे असल मुलं जर अ चाळीस वगैरे असतील, तर पन्नास सीटर एक गाडी अवे्लेबल आहे, आपल्याकडे.
हां कारण पण आपल्याला मुलं मुली वेगवेगळ्या ह्याच्यात पाहिजे ना? त्यासाठी आम्ही सिलेक्ट करून सतरा मुली सतरा मुले असं करून, दोन ट्रॅव्हल्स
ओके सर मग अठरा सिटर अठरा सीटर आपल्याकड अ गाडी आहे, अ अठरा सीटरच आहेत, त्यात च्यावर अठरा आणि पन्नास असं दोनच आहेत. तर मग तुम्ही अठरा सीटरच्या, दोन घेऊ शकता. आणि शिक्षकांसाठी म्हणाल तर त एक अठरा सिटर घेऊ शकता, असं तीन अ गाड्या तुम्ही घेऊ शकता.
हं. ते कसं ये मेन म्हणजे मुलं कमी येत आणि मुलीही कमी येत. मग मी शिक्षक जे स्टाफ आहे, जुनियर स्टाफ आहे. ते स्टाप संग त्यांना मुलीत आणि मुलं आणि मुलीमध्ये कॉय -काउंट केले. फिमेल स्टाप आहे तो, मुलींमध्ये आणि मुलांमध्ये मेलपण ये असं केलंय. मग तीनच्या गाडीत तिन्ही असतील, मुलींच्या गाडीत तिन्ही.
म्हणजे टोटल मुली आणि फिमेल टीचर्स मिळून अठरा झालेत का?
हां बरोबर.
हां मग त्यांच्यासाठी अठरा सीटर दोन गाड्या आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो, तुम्हाला. आणि जे अ सिनियर स्टाफ आहे तो किती ये बोलला तुम्ही, किती जण यत? ते शिक्षक, नऊजण का? मग त्याच्यासाठी नऊ सीटर आपली. कार टाईप असता नऊ सीटरची, ती तुम्हाला चालेल का?
हां चालतय.
ओके, मग ते हा मग अठरा सीटरच होतय टोटल, एका अ एका गाडीचं पंधरा हजार होतात.
हां.
अं जीपच अ ती कार अस त्यामुळं त्याच मेंटेनन्स वगैरे असल्यामुळं, त्याचे एक दहा हजार होतील.
हां.
ह हां. हम्. अजून काय?
होत.
अ तुमची ट्रिप, हां तुमची ट्रिप कधी जाणार हाय म्हणला?
अं आमची ट्रिप बघा, एक दोन दिवसात जाईल.
दोन दिवसात असं लगेच? अ असं लगेच आम्ही अवेलेबल करूंन देऊं शकतं नाहीं एक्झॅक्ट डेटं सांगा तुम्हीं मंग आमच्यां गाड्यान अव्हेलेबल आहेतं कां बघूंन आम्हीं तुम्हांला इन्फॉर्म करूं
पांच सहा दिवसंच पकडा
डेट सांगा सरं
हम्मं डेट सतरा चोवीस तारखेला चोवीस तारखेला आंज सतरा आहे चोवीस तारखेला
ठीक आहे चोवीस तारखेला वारं कोणतां येतो सरं
हम् इल मंगळवार सॉरी शुक्रवार शनिवार येईल
हा हा ठीक आहे मंग शुक्रवार किती दिवसांची ट्रिप आहे तुमची
तीनं दिवसं
तीनं दिवसं कां आमचं आमच्यां इकडं ऑफर चालूं आहे सरं अं तीनं दिवसांच्या ट्रिप वरं एक दिवसं म्हणजे तीनं दिवसं जरं तुम्हीं बुक केली गांडी तरं त्यांच्यावर तुम्हांला ऑफर झालं आंता तरं कि म्हणजे तीनं फुलं डे आणि म्हणजे तीनं नाईट आणि चार दिवसं असं जरं तुम्हांला हवं असेल तरं आमच्यांकडे ऑफर ही चालुं आहे की प पंधराशेची पंधरा हजांरची जी गांडी सांगितली आम्हीं ती तुम्हांला चौदा किंवा तेरां पर्यंत मिळूंन जाईल
ठीक आहे चालतं आपल्यालां तसं कांहीं नाहीं आपलं बजेट ताई त्यां प्रमाणे बजेट फ्रेंडली आहे तुमचां म्हणतां मंग त्यांसाठी कॉल लावलां मी मलां बाहेरूंन नंबर मिळांला मलां सांगितले असं बजे फ्रेंडली आहेतं म्हणूंन मं त्यांसाठी कॉल लावलेला तुम्हांला आपली टोटल गावं सहा सहा गावं आहेतं
अं गावांचा गावं ठीक आहे तुम्हीं गावं लिस्ट वगैरें करूंन ठेवां आमच्याकडे रेकॉर्ड प्रत्येक स्टुडंटची नांव त्यांचे नंबर आणि क तिलां तुम्हांला गांडी हवी आहे त्याचं टायमिंग वगैरें मलां तुम्हीं देऊंन ठेवा आम्हीं तुम्हांला गाड्यां अव्लेबल करूंन देतं
हं हो बरोबर आहे खरं जाऊंन येऊंन जेवढे होते गावं तुम्हांला सांगणार मंग तुम्हीं आम्हांला सांगणार नां कि किती वेळांला किती सकाळीं निघून यांया टाइम्सने निघलं तरं ह्यां दिवशी हे दोन गावं त्यां दिवशी ते दोन गावं त्यां दिवशी ते दोन गावं असं होऊंन
अं असं दोन गावं असेली एकां दिवशी एकां दिवशी जरं तुम्हांला अं जरं ती गांवच कोट जवळं जवळं असतील तरं एकां दिवशी आपणं तीनं चार पणं घेऊ शकतो कारणं आपणं नॉर्मली निघतांना कॉलेज ट्रिप पहाटेची अं साडेपाच पाच ह्यां दरम्यांनच निघत्यां
तसं नाहीं आपणं गांवच आपणं गावांत अशी निवडलीत नां दिवसांला दोनचं होतील आणि दिवसांला दुसरां गावांला जिथे जाऊं तिथं स्टे आपल्यांला करावांच लागेल असं अशी वेळं आहे ती यां वेळेप्रमाणेच चॉईस केले जां यां
दिवसात. सहा गाव होणं पॉसिबल नाही असं कारण दिवसाला दोन महिन्यावर चार दी - तीनच दिवस तुमची ट्रीप म्हणल्यावर
हम् आपुण काय करायचं मग? आता जव् दोन दिवस आज दोन दिवस आज दोन करायचे उद्या एक करायचं परवा दोन करायचे. चार झाले. पाच सहा दुसऱ्या दिवशी दोन करून येऊ शकतोय आपण. हा आणि गाव करू शकतय आपण की जे लास्ट जे लाँगलाय जी ही चार गाव सोडून पाचव हे जे पाचव गाव असेल ते जरा समजा आउटडोअर आहे एकदम जास्त तच लांब आहे ते एका एका दिवशी करून येऊन बाकीचे इकड येऊन हे करू शकतय आपण. कारण हा हा लांबचा स्पॉ स्पॉट करून आली की आपल्याला निष्काळजी राहता येईल की बाबा एवढ्या लांब मुलांना घेऊन गेले ह्यासाठी. त्यो स्पॉट जाऊन होऊन गेला तर आपल्याला लागलेली जी माग असं वाट होणार की बाबा मुलांची काळजी किंवा हे कमी होईल ना?
चालेल चालेल तुम्ही अ मला ते अ तुमची लिस्ट गावांचे लिस्ट
आणि मुलांची नाव स्टुडंटची नावं आणि सगळ्या शिक्षकांची नावं वगैरे करा. थोडं पेमेंट ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवा तुमचं होऊन जातय अ किंवा तुमच्या आपल्या पण शिक्षक आमच्या ऑफिसला येऊन अ भेट देऊन अ पेमेंट वगैरे देऊन गेलं तरी चालतय.
हा येऊन जातो आम्ही. मी स्वतः येईन आणि दोन शिक्षक आहेत ते येतील.
अडनाव काय म्हणलासा तुमचं?
आमचं नाव प्रमोद पवार.
आणि तुमच्या अ कॉलेजच जे ट्रिप जाणाराय. त्या कॉलेजचं नाव
कॉलेज च नाव संजय घोडावत युनिवर्सिटी
ती मी तुम्हाला सगळ्या डि तर सहा नंबर वर व्हॉट्सअप करेण. त्याप्रमाणे तुम्ही तुमची सगळी माहिती वगैरे द्या. आणि उद्या झालं उद्या किंवा आज अ आता आमचं ऑफिस आहे नऊ वाजेपर्यंतच आहे तुम्ही येऊन भेट देऊन गेला तरी चालेल अ राहण्याची वगैेरे सोय तुम्ही बघितलेय की आ आमच्याकडूनच करायची आहे ती पण
मी ह्या आधी गेलोय ट्रीपला पण आपल्याला गेल्या वेळी जो फीडबॅक मिळाला. त्यो चांगला नव्हता मुलांकडून जे आता मी स्टे केला तिथंच मग तुमच्या प्रमाण जे सजेस्ट करू शकताय ते करा. कारण फीडबॅक चांगला यावा मुलांचा जास्त पैशे दिल्यासारख कारण प्रत्येकान होईल तेवढे बजेट जास्त काढलय यासाठी
माझ्याकड तुम्ह - तुम्ही गावं सांगा म्हणजे आमच टूर्स अँड ट्रॅव्हल् आपल्या माहितीत प्रत्येक शहरात आमच्या ओळखीचे आहेत हॉटेल्स वगैरे तुम्ही मला शहराची नावं सांगा तुमच्या स्कोअरची. द आसपासचा बेस्ट हॉटेल किंवा स्टे साठी रूम्स वगैरे मी तुम्हाला अ त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पाठवून देईन. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म त्यांना.
ठीक आहे आपण तसं म्हणला तसं ठेवू किंवा तुमचा कॉन्टॅक् तुमच तुम्ही ठेवून, तिथं काय डिस्काउंट मिळत असला तर ते करू शकता तुम्ही तसं.
ठीक आहे, हम्. अ आम्ही कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो किंवा मग तुम्ही सांगा आम्ही कॉन्टॅक्ट करून बोलून घेऊ.
हम्.
कसं पण तुम्हाला जसं वाटतंय तसं.
तुम्हीच करून घ्या म्हणजे ते तुमच्या प्रमाण झालेले बरं तुमची जरा जास्त ओळख असणार आमच्यापेक्षा कारण आम्ही आल तर तिनी जरा कुजबूज करणार की बाबा नाही असू दे नको असं हे होऊ शकतय तुम्ही असला की कसं सिरियसनेस जास्त येणार ना जास्त मुलं येणार ह्यासाठी किंवा आणि टूर्स ट्रॅव्हल्स नाव असलं की नाही मग तिनी फिक्सच समजत्यात आता आम्ही कॉल लावला की येतील नाही येतील हे असंच ग्रहीत धरणार ना त्यांनी म्हणून.
ठीक आहे ठीक आहे आम्ही करतो तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवा. ही सगळं करून घेतो बोलून वगैरे म तुम्ही अ उद्यापर्यंत म तुम्हाला सगळं तुमचं बुकिंग वगैरे होऊन जाईल.
ठीक आ
आता कन्फर्मेशनच कणी आणि तुमचे अ किती स्टुडंट हाईत वेगेरे वेगेरे आम्हाला डिटेल्स देऊन. तुमचं कन्फर्मेशन करूनया.
हो देतो की, ऑफिस कुठे आहे तुमचं?
आमचं ऑफिस इकडं कोल्हापूर रोडला आहे.
हम्म, ठीक आहे.
अ आमचं नाव गुगल मॅपला तुम्ही टाकला ना तुम्हाला आरामात क अड्रेस मिळून जाईल. मेन रोडलाच आहे ऑफिस त्यामुळं शोधायला फार वेळ जात नाही.
गुगल मॅपला सर्च करतो की हा.
ठीक आहे. अजून काय, अ क्वेश्चन सर?
अ अजून काही इन्फॉर्मेशन आणि कुणाला काहीतरी सुचलं गाव वाढवणे किंवा काहीतरी तरी तुम्हाला सांगू आम्ही इन्फॉर्म करू. कारण सजेशन लई महत्त्वाच इम्पॉर्टंट आहे कारण चालय शिक्षकांसाठी.
सर एन्क्वायरी अ विचारायचं होत तुम्हाला अ
आ.
अ, त्या अ बसेस हवेत त्या ए सी व नॉन ए सी हवेत.
ए सीच.
ओके ठीक आहे मग तुमचं बजेट थोडं वाढू शकतंय सर.
हा ठीक आहे चालतंय.
म्हणजे आता वर्कप्रमाण ते अ एका बस मागे दोन ते तीन हजार म्हणजे ऑर्डरप्रमाणे तीन हजार वाढू शकतात.
हा, म्हणजे तुम्ही जी स्टार्टिंगला सांगितलेल तेच.
स्टार्टिंगला नॉन एसीच सांगितलेलो आम्ही पंधरा हजार तुम्हाला. आणि आता एसी अठरा पर्यंत जाऊ शकत.
पण तुम्ही ऑफर म्हणलेला ना.
हो ऑफर मध्येच एसीच अठरा हजार आहे. विदाउट ऑफर ची मेन प्राइज पंचवीस हजार आहे. कारण एसी मेंटेन्स वगैरे कराव लागतो. त्यामुळे त्याची प्राइझिंग जास्त जाते.
मॅडम तुम्ही मला म्हणला पंधरा हजार रुपये ते वईला भाडे सांगितलेल. नॉन एसी मग तुम्ही काय म्हणला ऑफरमध्ये ते जे आहेत ते तुम्हाला तेरा हजार ते चौदा हजार मध्ये बसतील. मग आता एवढे मुल्य आहेत. किंवा एवढ आहे. मग तुम्ही तेरा हजारपर्यंत केला असता. मग आता नॉन एसी
पण एसीच एसीच ऍक्चुअल किंमत तीस हजार आहे. आम्ही